''हां''
हॅलो,
बोल ना.
म्हणत अ काय करू हो तू बाजारला.
एक चटक बोम्बीला आणले अर्धा किलो मटन आणलं हम्म, तेल भाजी. हो
हा,
हे बाबा उद्या कदशीला.
आर तू कवाशी तिथं सामग्री काय शिकाल घालताय बघू.
सांगला जेवढं बकड्या पारल त्यावरल तून. हा,
आणि मी बी सांगितच होतो ना या अगोदर भेटला का तुला.
हा,
हो का मी सांगितलं तर ते गाडी सुधारायला गेलं होत ना.
तोब स्नेपर तुला वाटलं चहा आ्हीजाला रिकाम बाजारात.
मला नाही मान मा म्हणत मी तरी गाडी गाडी ख हे झालती खराब तर ती दुरुस्त करयाची होती, आ,
मला फोन नव्हता केला का तु,
कधी तर ता तु म्हणे मी गावात हे.
गावात नाही म्हणलो, बाजारात म्हणलो
हे आता म्हणलं तू तव्हा मी घरी होतो मग
नको चाटा लाऊ राव तुला वाटलं पाणीपुरी खायला लावजी ना
हा ते पाणीपुरी भलती चवाची सगळे चब डब चब ढप सगळे आता याच्यावाली बेस्ट माग लागेल त्यांचा, हॅलो असं काही बाहेर च बरं
अरे ते उत्तमची हॉटेल सील झाली.
हाव ना, ती एवढी चा मायला फेमस हॉटेल बंद झाली
तिथं झुरळ आढळल त्यांना, तेलामध्ये बनावट होती ना
हाव. मायला यो हाव ना बरं एवढ देव इतक्या दिवसात चालू ते बी कळलं नाही त्यांना
आता ते कोणी चौकशीच करत नव्हत ना ते
हा नाही आता एक दीड महिन्यापासून चालू होत ना ते ते चालू आहे नाही एक दीड महिन्यापासून
त्या हळु हळु काढू मग आता
उत्तम कोणती तेच ना आपण नाश्ता केलता तिथं
हाव ना मेन उत्तम हॉटेल
अह.
गुल गुलमंडीवरली
हा, हा मा त इमृतीला भारी इमृती बाहेर तळे जाय त ते गप्पेची गप्पी मास हा, काय हॅलो!
अरे, त्यांच्या तेला मध्ये बनावट होती.
हाव.
याच्यासाठी म्हणतो बाहेरच खाजवू नको काही जरासं जपत जाय थोडं, हा. बाहेर घ्या, आ.
बाहेरचं नव्हतं खायचं आपल्याला
हाव ना पण मग ते काय जपा जाय बा तू कारण काय आता हे झाड काय पाण्याच पुन
ना आपल्या बाया लई एवढ्या चांगल्या करत्या की लई
हाका मग पण मग ते काही करत नाही पचन होत ना कमी कशा करू, मग
लागत कधी कधी
हा तिकडे ते, या इथे भामट नाहीय का?
हम्म. रिकामी
हॅलो, हे नाही का रेणुका खंडोबाच्या मंदिरापाशी विहीर नाही का ती
ना, ना
तर ती भरत आली
काय ना, भरत आली गड्या
लोक जाऊ, जाऊ
एवढं झालं की आखाड महिन्यात, हम्म
खरं तुम्ही गावात पाणी कोण तर सोडु राहिले
आम्ही का
आ सांग असं जण भो त्या कमी सकाळी खाऱ्याया दावाखान्यात गेलो होती दो दोन चार जण आपल्या गावातली हम्म
तळ्याला पाणी नाही ना घुसर तांड्यान तिड चालू करेल मोटर हा तिकडून इकडं आणिले.
घुसुर दांड्यावुन
मग
हा
काय आहो
अरे ते सगळ्याची नीसती पोट
अरे अजुक नवीन पाणी आलंच नाही बाप्पू
आता नवीन मग हे कसं काय लोक बिमार पडू राहिली गावात
म आता गावात गावात कुंड असणं लई पाईपलाईन फुटेल ते तिकड पाईपलाईन फुटेलेय काय रे जवारा सावखडेया
आवो आवो त्याच्यामुळेच ग रे अरे दोन तीन दिवसाच आहे ना निसतच पोट अस हे करू राहिल.
ते कालच्या कुड पाणी येऊं राहिलं मग टाकीत जास्तच फुटलं ते
हो ना
ते आज जाईल तिकडं लिकेज काढाल्यात ह चा ओे आता श करायची तेच ना
काय काय आणलं तो बाजारून
हम्म काम बाजारून आणल्या आता दहा किलो बटाटे दहा किलो बटाटे वीस किलो साबुदाणा
हे ते हे म्हणु राहीली काही पानपुरी तेनी आणलं घरी
आणलं ना म्हणा तुमच्या बहिणीला शंभर रुपये चे आणलेंन म्हणा आता शंभर रुपय चे आणले म्हणा या म्हणा खायला
जाय गं पुन्हा उद्या उपाशी आजच संपून टाक उद्या शिळी होऊन जाईन ती हम हा
अन् बाहेरच नि खाते एक तर
अ हॅलो
तू आहे ना आता फोन आता आहे ना असंच चालू राहून देेत दहा मिनटं होसतर
ह्यावं ना मी काय कळ थांब ना थांब ना गं ती पोरगी हे जलती
बोल ना
अरे ते अ ही म्हणते आराध्य्या ऊ मॉनिटर झाली तर, पानपुरीे खाऊ घाला म्हणे.
अन् तुई पाणीपुरी बाहेरच खाऊ नाही घालत म्हणा, आम्ही डायरेक्ट उत्तम हॉटेल वरले पेढे आणू म्हणा.
हा. ते आनशील पुढच्या वर्षी
पुढच्या वर्षी कयाला
आता तर त्यांची पार्टी द्या भो
आता, तुमचं पोरग मॉनिटर झालं, तुम्ही द्यायला पाहिजे पहिले
अरे ते बरं का, सिंंधकाळी असं भारीच सांगितल तेच ना आता संध्याकाळ लोक सांगितलंच नाही त्याने यानला, मी घरी आलो का मला म्हणे पप्पा असं तसं झाल, तसं तसं झाल. डायरेक्ट मला दहा मतदान पडलेत. म्हणतं बरं ते फोटुन बिटुन तू विचारू नको त्याचा फायदा. त्यात पण मग त्याला म्हणलं बुक मॉंनिटर कोणये? ते आराध्या कणकी, म्हणलं बर आहे भाऊ.
ते तर म्हणे उपमॉनिटर तो झाला, आणि मॉनिटर मी झाली म्हणे.
आ
उपमॉनिटर तो झाला म्हणे, मॉनिटर मी झाली म्हणे.
हा. ते तेच म्हणत होतो. नाही आमचे, बरं झालं म्हणे काही पोरी अऍबसेंट राहता म्हणे, त्याच्यामुळं
ए हॅलो
आता काय आहे?
हा.
दहा मिनिट झाले का, मग कट कर. दहा मिनिटाच्या वर
हा.
अ मग पुन्हा लाव, मी उचलून बाजूला ठेविन. बोलणार नाही. मला ते वायर तोडायचं आहे. हम्म.
अय वर्मा
बोल ना, ऐकु येतय मला.
ते याला, ही बोलली चालन कारे बायांन संग.
चालतं ना मग.
चालत का? जाउ दे. अजून दोन, तीन कॉल आहे ना, आता राहिले बारा तेरा कॉल. आज त्याला फायनलच करतो बरा
बारा तेरा
आ
हं
हाव ना. आता ते रेखा बाईला लावतो संधाकाळी एक दोन
काउन
संध्याकाळी लावतो रेखा बाईला त्यांच्या चार्जिंग नव्हती, हिला बोलायला लावतो. ते पूजा बाईचं दोन बाकी त्यांचे. गंमत व्हंय चार, अन दोन सहा दहा ते होत्यात. वहिनीला लावून दोन, तीन होऊन जातात तीस.
वहिनीचा फोन ऍडमिट व्हायला.
कस काय रे!
ते त्याला काय म्हते ते साथ चालू नाही का आपल्या गावात
गॅस्ट्रो झाल का?
हम्
मग दुपारी तू म्हणे का. मी दुपारी लावला होता ना वहिणीसनी फोन लागला नाही म्ह
त्याला ऍडमिट करून टाके त्याला, मी आता एमजीएम ला ऍडमिट केलं ना त्याला
हो त्या मग नावा घेऊन आता
नाही त्याच आता ते काय करणार आहे काही नाही. शासनाच्या स्कीम मध्ये बग स्कीम मध्ये बसत ऑपरेशन करण्यार त्याच.
हो म्हणजे काय झाल होत.
डिस्प्ले गेला तो
हो का रबा मग द आजार दोन एक आजाराल चक्क
सतराशे, अठराशे रुपये लागू राहिले त्याला
हा एवढे कस काय?
मग डिस्प्ले कमी मधी बसतो काय? अँड्रॉइड मोबाईल आहे ना तो. हा.
पण मग जाऊ दे भाऊ ते चांगलंच टाक ते काय पुन्हा हलकां टाकलं बी ना तर सगळं हे होतं म्हणून
हो इतना मिनट होया.
हो. काय म्हणले?
आठ वाजून छप्पन मिनिट झाली. कोणाच आहे
हा. काय ते?
अय खरंच सांग आणली काय तू पाणीपुरी
कायचं काय रे भाऊ पैसेच नाही उरले आज
हा पैसे नाही उरले!
का.
दहा, पंधरा रुपये उरले होते त्यात काय आणायचं होत मग.
त्याच्यात भजे आणायचे ना?
अ ते तेल खराब राहतं तिकडलं.
हा खराब काय लगे आता लोक नव्हत काही खराब. आणि आता ते मुंडे आलं तर खराब झालं का सगळे तेल
आता काय तीन, तीन परर्द घालता का कशाला. त्या तिकडे होती. ते नत्थू भाऊ यसन घालू राहिले गावडीला.
हा ओ
एक नाही दोन नाही तीन, तीन यसनी घालू राहिले एक खट्टी.
एक किती?
तीन, ती सोपी उलट, कळत नाय ते काढून लावलं होत. काय माहिती
अवघडच हे, गाय उभी राहु राहिली क पण?
हं लावते, मंग गाई आपली शांत उभी राहयती. पुढच्या वेळेस तुम्हाला दिईन मंग लावायला, कुठं बांधतो इड गाई बांधायला जागा आमच्या कडं.
अय तेे घुशीच काय झालं रे?
घूस काही अ दिसेना नयी
बर कट करतो मी थांब.
आता
हॅलो